हम्म आणि काय मग? हा हा. पाऊस नाय.
हो हो, हो हो. इकडंपण तसच झालंय, पाऊस पडलाय. का? आता वीज व्हायला.
हा हा.
लाईट लाईट ये जा करायल्या, हुती.
हं हं.
गेली आलो
लायटीचं जरा हेच हेच असतंय, पावसाळ्यात.
प्रॉब्लेमचत अस ते. हो
त्या भजे
हा भजी केलं. हा शिकलो
तुम्ही केला सां
हो
असं केलासा
हम्म कांदा कट केलता. त्यात डाळीचे पीठ नाही चौकन
चौकनी कसं बारीक बारीक
अ
हां आणि
आणि बारीक लई पण बारीक नाही. लई मोठा पण नाही. त्यात जरा वा कोथिंबीर, मिरची
हा
तांदळाचे पीठ मिक्स केलं एक पंधरा वीस मिनिट भिजत ठेवलं.
हा
आणि ते सोडलं. हा भिजवावे लगते.
हम्म हम्म
अस केलं.
तुम्हाला पुुलावाची रेसिपी सांगु का?
सांगा कि
आपला आपल्याला कोणता भात आवडतो तो भात शिजवायचा
हा
शिजवून मीठ बिना मिठाचा शिजवायचा
हा हा म्हणजे नुसतं, पाण्यातन उकळी काढून काढायचा. म्हणजे पन्नास पंच्याहत्तर टक्के शिजवून.
ह आणि परत ना इकड तोपर्यंत जिर, मोहरी कढीपत्ता टोमॅटो-
हा.
कांदा आणि शिमला मिरचीय- कट करून घे- ची. आणि कट करून- त्यावर त्यात- परत ना जिर मोहरी तेलात टाकायची - आणि- कांदा टोमॅटो- भाजायच. भाजून ते मिक्स - करून घ्यायच आणि वरन ते शिजवलेला भात असं - ते ना? ते तांदुळ- ते त्यात मिक्स- करायचं. ह- अस.
म्हणजे ते आणि शिजवायच का फक्त त्याला फोडणी दिल्या गत- करायच फोडणी दिल्या गत ह, ह म्हणजे तळेला कांदा न ते त्यात टाकायच.
ह. अस. म आणि काय?
काय नाय.
घरची काय करायले?
हम्म -घरचे आहेत. ओके.
वार भरपूर सुटलय तिकडं-
हा. इकडे पण जरा सुटलेय गर- जाय लागले.
हम आता किती? सहा तारखेपासून मिरगा चालू होतोय ना? पाऊस- पडत्योच हो ह्या दिवसात हा पाऊस- पडतोय. पाहिजेच या दिवसात. आता लागण चालू होत्यात पेरण्या हा.
तुम्ही काय पेरलं शेतात?
नाही आता पेरायचं जरा मग का आणायचंय आहेत.
हो बघतच असते काय? सा
आम्ही मग कस लावतो. दि आता परदवशीच. कालच्या पावसान वड्याला लगेच पाणी आले. त्यामुळे काय जात नाही, आता पेरायलाच ते अ हे ते नावतं ते बहिलं पाण्यातून जवत. उचलून घ्याला लागते.
ह परत परत ना तेरे. च मे आलेल मक्.
हा मिळाल होता.
हा समल खयली.
कधी मिळाला आता
हा मागच्या महिन्यात.
हा हा किती किती आहे?
एवढं काय माहित नाही मला पण मिळाले.
आमला का नाही मोक मिळालं?
हो हो आम्हाला मिळाले मक्क खू तांबूळ.
हम् हम काय केलं मक्याचं?
आणि भाकरी करून येणार आहे.
हा मकाच. तेवय.
चालते की छान होते. तुझ्या भाकररे
हा
त्याच्या भातोड्या पण छान होत्या. खर तेवास नाही उवतं
उठ हा हा प्रत्येक गहू कुजून.
हा कु कुरुड्या काय त्याच्या
आ् केेले खी अससे
केल्या व आम्ही पण जरा उभीवरलं पापड केलं. माहेरच जरा मोठ. जरा चांगलं झालं केलं खर.
आम्हाला आम्हाला पण शे दिलत कोठेकूनकून
चांगलं झालंत का.
हा अजूनहा बाजार
भालायच नाही तळायचं. तळ्यावर छान होते ते
ह. मग
मग माणी काय हम्म हम्म.
सध्या पावसा्यात भजी शिकलं मला ज मग ना पाण्यात देत. मता मी भजी केलं. घरात सर्वांना आण खायला.
हा हा कसले झालं बघायला.
हो पाणी पाजले का? दुकानात राह नाही
हा हा.
हम्म.
मग भजीला काय गिराय. लत ग
मंजला हा सिख.
हा हा.
पण ते परफेक्ट समज.
मामा नव्हत का?
कुतक
हम्म हम्म असस दे अससु दे.
हा.
शिकायला पाहिजेच की सगळ धंदा यायला पाहिजे.
याला पाहिजे.
वडा पाव पण शिका तेवढ मग आता- -
वडापाव हा शिकायच की.
हा तेच की ह्या भजीपेक्षा वडापाव - -
परवडतयं इकडं वीसला हाय.
हा. चालतयं कि म जरा - - त्या संघ चटणी ठेवायची नाहीतर नुसत मिरच्या तळून ठेवल्या तरी चालत्यात.
हा मिरच्या पण मिरच्या मी भाजलेल्या घरातल्यांना आवडत्यात.
ह हा. तळुन व्हयं. हम्म हम्म.
मी कस करतोय.
हा.
पैसे असत्यात - - ना. ते भज्यातच धरायचं झाारी.
हा. हा.
त्यामुळं- -
त्यामुळं हं, हं.
घरी आननस आणलं होत. काय माहित काल शनिवारी - -
बाजारात नव्हे. हा. हा.
बाजारातन आणलेलं. वीस वीस रुपये पावशेर
हा, हा. आमच्या हिकडं पण तसच वीस तीस आता आता ह्या दिवसात जरा माळव पावसाळ्यात म्हागचं असतयं.
हा. खज असतयं. आणि काय? पावभाजीची रेसिपी सांगायची कशी बनवता तुम्ही?
पावभाजीला बटाटे, कांदे टोमॅटो ढबू मिरची आणि वटाणं हे सगळं लागतयं. वटाणं आदल्या दिवशी भिजत ठेवायचं जर वाळ वटाणं असलं तर आणि शेजाय घालत वटाणा टोमॅटो टोमॅटो एकच घालायच त्यासोबत बटाटा दोन तीन फ्लावरचा अर्धा गड्डा नंतर दोन हे ढबू मिरची आणि आणि वाटाण हे शिजाया घालायचं अनं ते गीर असं शिजून घ्यायच एक तीन चार चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि एक मोठे मोठे चार कांदे चिरून घ्यायच बारीक असं पूर्ण बारीक चिरायच आणि टोमॅटो एक दोन चिरून घ्यायच बारीक बी काढून आणि नंतर ते बारीक झालेलं का शिजवलेलं काढायचं शिजले का ते बघायचं नंतर ते जरा गार व्हायला ठेवायचं. आणि ते आपण ते वाटतोय ते ना वाटून घ्यायचं जर ते आपल्याकड हा ते नसेल तर आपल्याकड मग आपण मी सरला बारीक करायच अन ते खरं पूर्ण गार झाल्याशिवाय मिक्सरला बारीक करता येत नाही मग परत मध्ये जरा वा सगळं असं फॅन खाली ते ठेवायचं ते लगे गार होते मग ते गार मिक्सर ला बारीक करायचं आणि बारीक केल्या नंतर हम्म आपल्या कडीमध्ये पहिला जरा तुपाची धार किंवा बटर असल बटर सोडायचा आणि जरा कांदा त्यात परतायचा आणि नंतर वरन तेल घालायचं नंतर त्याला आलं लसणाची पेस्ट घालायची त्यातच टोमॅटो घालायचा आणि ढबू मिरची घालायची आणि पूर्ण अस लाल तेल सुटोस्तार भाजायचं त्याला आणि त्यात आपली अ जरा बेडगी मिरची लाल मिरची अ चटणी आपली घर ची आणि पावभाजीचा पूर्ण मसाला घालायचा त्यात आणि ते मसाला घातल्यावर पण एक दोन तीन मिनटं असत पूर्ण लाल होईतोवर भाजून घ्यायचं आणि ते भाजल्यानंतर त्यामध्ये ते जे बारीक केलेलं असत ते घालायचं लय पातळ पण करायचं नाही लय घट्ट पण करायचं नाही असं रबरबीत करायचं भाजीती आणि नंतर मग ती शिजू द्यायची एक पाच ते दहा मिनिट असं शिजू द्यायची त्यावरच मंदाचेवर आणि लय पण मोठा गॅस ठेवायच नाही खाल करपाय चालू होत ते आणि शिजल्यानंतर वरणं वरणं जरा तुपायचे नाही तर मग बटरची धार सोडायची त्यावर आणि दुसऱ्या ह्याच्यात तवा घ्यायचा आणि तव्यावर जरा तूप नाही तर ते बटर लावून अ पाव भाजाय घ्यायचं
हम्म.
आणि वरण खालणं त्याला भाजायचं आणि त्यावर जरा कोथिंबीर टाकायची पावावर आणि एका ताटलीत वाटीत ते भरायच भाजी त्यावर वरून कोथिंबीर कांदा लिंबा लिंबाचा रस जरा पिळायचा आणि जरा तूप सोडायचं आणि त्याच्या साईडला पाव ठेवायचं
त्यात थोडं हे टाकलं तर विनेगर
विनेगर काय असते आम्ही विनेगर नाही वापरत त्यामध्ये काय असते?
विनेगार आहे ना लिंबू सारखं अस
हम्मं बरोबर चालत ठेवतो.
हा.